कशा आहात? हो येतोय येतोय, म्हंटलं खूप दिवस कॉल नाही केला कॉल करावं कशा आहा
हो मी मस्ती मजेत. हो. तुमचा आवाज येत नाही हो. हॅलो, माझा य तोय मग तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होतोय मला येत नाही. हो येतोय येतोय.
तेच बोलली, संध्याकाळची जेवणं झाली का आताची?
नाही रे बाबा अजून स्वयंपाक नाही तर जेवण कुठली?
मग स्वयंपाक झाला का बनवून? आता काय बनवलंय संध्याकाळच्या जेवणाला मेनू तुम्ही?
काहीच नाही डिसाईड बी नाही. हॅलो.
तुमचा आवाज आहे ना.
म हॅलो मला तुमचा आवाज क्लिअर येतोय ताई.
नाही ना मध्ये कट मध्ये असं ब्लॅं एकदम ब्लँक होऊन जातो.
अच्छा अच्छा आता बरोबर येतोय? मी वायफाय मध्येच आ हे म्हणून बोलतीय.
हो नाही तसं नाही पण ते अस मध्येच एकदम ब्लँक होतो काहीच आवाज येत नाही, मग परत अ‌
आलं का, की मध्ये मी एक शब्द येतोय ना मध्ये पूर्ण ब्लँक येतोय, परत एक शब्द येतोय परत मी तेच म्हंटलं आ अजुन डिसाईड नाही झालं मग जेवणार कधी तुम्ही?
बघू, रात्रीचं असं काही नसतं आमचं एवढं.
नाही तुम्ही लोकं?
नाही जेवतो पण असं जास्त नाही असं थोड म्हणजे असं लाईट अस
असं वेळेवर पाहिजे असं काय नाही, ज्याला भूक लागेल तो झाल्यानं
हो जेव्हा वाटलं तेव्हा बनवायचं आणि खायचं.
असं आहे मस्त आहे म तुमचं आमचं झालं जेवण बनवून आ आ जेवतील साडेआठ ला
अरे बाप रे मजा आहे प आमचं काही नाही असं काही नसतं जेव्हाय बनवायला वाटलं तर बनवायचं चालू चालू काहीतरी आणि रात्रीच कसं एवढं पण ना म्हणजे असं जास्त करून नसत बुक वगैरे न ना मग त्याच्यामुळे जास्त रात्रीच्या जेवणाचे काही हे नसते क किंवा मग मागवत खूप बाहेर ना काही
अच्छा अच्छा आमचं तस नाही आहे बाहेर कोण जास्त खात नाही म्हणजे आम्हाला मला तर आठवत नाही मी बाहेर कधी खाल्लं असेल असावं
बाहेरच घेऊन येतता घरी खायला
नाही घरी म्हणजे बाहेरच पण नाही घेऊन येत आम्ही
नाही आमच्याकडे आणतात आमचं चालूच असतं काही ना काही काही ना काही असं
नाही घरची सगळ्यांना सवय लागली ना तर मग बाहेरच थोड जरी आण तर मग लगेच थोड तरी घरातलं पण लागत असं झालंय
आमच्याकडे चालून जात आणि एवढं रात्रीच थोडं जेवणाचं कसं आहे जेवणाच असं रात्रीच हेेत असत रावात्री जास्त जेवण नाही करत कधी कधी तर मी करत ण मला असं म्हणजे जास्त दुपारी जर उशिरा जेवण झाला ना मग रात्री जेवाची इच्छा नसते मग
म्हणजे तुमचं जेवणाच वेळवर नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला भूक कधी पण जेवतात त्या लोकांना काय भूक लागत असेल आमचं कस सकाळी ना काही झालं कि म दुपारी एकला जेवलं किंवा आता संध्याकाळी जेवले क मग झोपले परत सकाळी उठतात पाच वाजता सहा वाजता
आमचे सकाळीच पण सकाळीच पण अस उठत म्हणजे सात साडेसात आठ असे उठतात मग त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करायचा अस तर कर्च नाश्ता कोणाला किंवा मग मी काय अकरा अकरा बारा वाजता जेवण करून घेत अकरा बाराला जेवण केलं एकदा क मग सायंकाळीन जर कधी दुपारी काही खाल्लं गेलं तर मग सायंकाळी एवढी भूकही नसते मग सायंकाळी प्रत्येकाला काही आम्ही दोन तीनच जण आहे घरामध्ये मग विचारता विचारून घेतलं काय खायचंय का म प्रत्येकलागतो एवढी भूकणे हे नाही ते नाही मग
अर मग तुमच्यात असं कस म्हणजे असं की म्हणजे जम की वेळेवर नाही झालं तरी पण ओके वाट बघू काय हरकत नाहीे म असं
चालतच
नाही तर मग बाहेरून आणू कसं काय चालत
आमच्याकडे तस काही नाही चालते ते
उलट बरं आहे
ह म ते आमच्याकडे कस मी आहे आणि द मुलगांसून बस बाकी कोण नाही ना मग ते होऊन जात मग हो मग होत ना त्यांना काय ते पण तसेच बाहेर खायचे असं वाटलं त्यांना ता बाहेर खातात बाहेरून खावुन मागून घे
मग काय तुम्ही राहायला एकट्याच मग त्यांना अस वाटत झाला मम्मीला पण बाहेरून जा चालू ते झालं काम
हा मग तेवस- तेवस चालत
मग ठीक आहे काही विषय नाहीये सगळेजण बाहेरच जातय दधमून आमून येणार मग उगच
हा मत त्या हिशोबाने करतच न आपण पण काही एवढं हे करत नाही आणि मला बी जस काही म्ह तशी अशी खूप हे नसत रात्रीच्या जेवायची इच्छा मग जे आलं ते खायचं आणि झोपायचं गपचुप
बर आहे आमच्याकडे तसं नाही सगळेजण पप्पा वगैरे त्यांना तर लागतच ना म्हणजे घरातल जास्त करून लागत आणि बाहेर कधीतरी आम्ही बडडे वगैरे असेल तर मग आम्ही बाहेर जातो बाकी सगळं आपण
हम्म नाही ते कसं सिनियर तिथं नसतात ना मग त्यांना कस वेळेवर गोळ्या वैगैरे घ्यायला लागत तर त्यांना ते टाईमवर हो नाही पण पण त्यांना ह हो पण मग असं कोणी म्हणजे थोडेस वयस्कर माणसं असतात त्यांना कस त्यांना वेळेवरच पाहिजे असतं आणि त्यांना बाहेरचं नाही आवडत मग त्यांना असं घरातलं बनवायला पाहिजे बनवायचं असं
नाही सगळे आमची माझास भाव असो तो पण लहान आहेस सगळे अनमॅरिड आहेत आता मम्मी पप्पांचे पण काय आता ते पण आत्ता त्रेपन्न चोपन ह्याच्यातच आहेत तरी पण त्यांना असं काही नाहीये
हो का सवय नसेल पहिलेपासन आमच्याकडे काय नसतील सवय पडलेली बाहेर
नाही कोणालाच नाही त्यांनी जर एक दिवस समजा बाहेर खाल्लं अस झाल की बापरे तु बाहेर खाऊन आला खातात ना मुल गे ल्यानंतर ज्या दिवशी तो बाहेर काातो ना तर लगेच रात्री बोलून मला भूकच नाही दुसऱ्या दिवशी म्हण माझं पोट कारी ममी म्होलत
अ नाही नाही आमच्याकडे मग चांगल्या ठिकाणीहुन आणायचं ना चांगलं व्यवस्थित आता आ त्यांना पसत पसन मते बाहेर
नाही त्यांनी खाल्लं की दुसऱ्या दिवशी नाही मला भूक नाही आता त दोन मग आम्ही काय बोलतो तुझा तर दीड दिवस जेवायच नस मग तू खातू कशाला
ह- ह -ह
हेवी जात त्याला ते आपण कस हेवी नाही तुपामध्ये वगैरे असं बनवतं मग ते
हा तुपामध्ये नाही आम्ही तुपात नाही बनवत आमच तेल असतं वगैरे ते
हा त्याला कसं ते सकाळी वगैरे ते प्रोटीन वगैरे खायची सवय
हा- हा- हा मग ते बरोबर आहे ते जिमवाले वग वगैरे ते म्हणजे ते नाही खाते असं बाहेरच काही हो -हा मग डायट फालोवाले नाही आम्ही काय करत नाही डायट वेट फालो आम्हाला काय आलं म्हणजे आलं की
नाही फुल डाईट फॉलो करतो सकाळी मग तो चणे खाणार दुप मग त्याच्यानंतर ड्रायफ्रूटचा ज्यूस पिणार त्याच्यानंतर मग भाकरी डबब्याला घेऊन जाणार त्याच्यानंतर मग संध्याकाळी डाल भात खाणार फुल डाईट मग त्याच्या हा जरा तरी मग त्याला ऑलरेडी तेल ना आता जमत ना बॉडीला मग त्याला जर असं तेल काटायला गे लगेच मग खोका वगैरे होतो का
हो पण मग मग ऐ का आता मी सांगते आता जर समजा एवढं डायट वगैरे करता एवढ जिम फॉलो करतात मग वास्तविक काही खाल्लं कुठलं तरी पचायला पाहिजे मगज न कमहिलं ना
नाही कस झालं माहिित आहे का बिना ह्याच तिकट वगैरे असं होत बरोबर डाईटवाले लोक जास्त तिकट खात नाही डाईटवाले लोक जास्त तेलकट खात नाही हा मग त्यांच्या पोटाचं की हा हे खातच नाहीये, मग कधी कौचीत
खाल्लं तरी, त्यांना खाऊ द्यायचं.
किती लागतं, खातील ते थोडं नाही खात बरं!
हॅलो! परत आवाज गेला.
आता ते थोडं नाही, खाणार भरभरून खाणार.
एवढं असं एकदमचं खायचं मग काही का
चीट दे बोलतात, ना त्याला चीट करायचं.
हं हं असं नाही, पण मग एवढं. नाही खाल्लं, नाही खाल्ल आणि एकचदम खाल्लं तर, मग ते काही ये नाही होतं.
माम मामी हसतो ते
तेच ना तुम्ही जर डाईट फॉलो करताय एवढा? तर मग तुम्हाला काही त्रास नाही, व्हायला पाहिजे उलटं तुम्ही असं सक्षम राहिलं पाहिजे, एकदम.
मला तुमची इम्युन सिस्टमच म्हटलं वीक झाली. आता
डाएट करून करून
ते आता म्हंटलं सपोर्ट फक्त चण्यांनाच देते.
चणे खाओ और दौडों.
और दौडो. ती फक्त बिना तेले
हम नाही आम्ही आमच्याकडे चालत काही पण खाल्लं काही, असं कधी वडापाव खाताय कधी पाव वडे कधी असं समोसे वगैरे चालूच, असतं काही बी होत नाही.
नाही ते खातात, ते कधी? ते एकात दोन अस, असं कधी तरी खातात, ते हे ब डेलीच नाही ह
डेली नाही, ना मग तेच असं आणलं, की ते एखाद्या वेळेस जर बाहेर ते आणतात. आणि नाही तर, असं बाहेरन बाहेरचं जेवणं वगैरे
अच्छा अच्छा! मग तेच झालं.
हा हम्म!
ते खाल्लं का झालं, काम हम्म!
नाही प्रॉपर जेवण डाळ, भात.
नाही, नाही एवढं! एवढं फोन खाल्ल जात, नाही ना तेवढं खालं जायला, पाहिजे ना. डाळ, भात, भाजी केली ते दुसरे तीन दिवस खावं लागतं, मग ते पडत सगळं
नाही आमच्याकडे आम्ही, थोडसं बनवतो. खातात सगळे डाळ, भात, भाजी. सुकाई भाकरी, भाजी दुपारचं जेवण परत रात्रीच
नाही तेवढं, तेवढं सुख आहे. आमच्या
पाहुणे आल्यानंतरच होत, असेल.
हा पाहुणे आल्या का बनवतो. ना मग पाहुणे आल्या त्यांना तर लागत, ना असं पण जास्त पाहुणे पण येते नाही
आमच्याकडे असतात चालू. चालेल चला म तुमचं पण काम चालू असेल मला पण बोलवताय.
हा ह हा ठीिकक आहे रा थँक्यू आता पण मला करायचा होता ना कॉल पण
हा मग करा ना थांबा ना जरा ए मग मी येते बघ तिकडे. हम्म हम् चालेल.